हॅलो.
किती कॉल झाली?
माझे...
हम्म.
माझे तीन कॉल बाकी ओ.
अ म्हणजे तीस पूर्ण व्हायला.
हा तीन कॉल बाकी हे.
हम्, ह सांगितलं दोन दोन. तीन मिनिटाचे चार मिनिटाचे जरी असले तरी चाले बबलू म्हणत होते.
हा मला पण सांगितलं त्यांनी.
मग, कविता ताई तेच. म्हणत होत्या म्हने तुम्हीच झालत पालात आलत पालत दोन दोन मिनिटात झाले का.
हा..
तू करायचे त्यां चा त्यांच घ्यायचा तू करायच त्यांचा घ्यायचा. दोन तीन मिनिटाचे का होईनात चार पाच कॉल पुरे होऊन जातील म्हणे.
हा नाही तुम्हाला अजून टाईम ये ना तसं उद्या पण केले तरी होतील तुम्ही. आजच ओपन केलंय ना.
आज नाही ते अ त्यांनी सांगितलंय आज. चल शेवटचा दिवस हे त्याच्यावाला. जों हा मी तो आधी पूर्ण केले होते ना काही. मापण कॉ ल कॉल मी फक्त घेतले केले नाही स्वतः हून.
का बर.
केलेच नाही टाइमच भेटला नाही त्याच्यात तेवढं उमेदयेईल. ड्रेस च घे तला नव्हत मग बबलूचा फोन आला होता. ता म्हणे करून घ्या म्हने जेवढे होतील तेवढं तरी.
हा हा किती कॉल झाले आता तुमचे.
आता दुसरा येईल होईल.
आत्ताशी दुसरं होईल.
हा म ते म्हणे तेव तस नाही पण जेवढे तेवढे.
हा ना...
हम्...
माझ्या याच्यावर ना मी भरपूर दिवस झाले ना माझे चौदा झालेले होते. म्हणून मी पण काय इतकं इंटरेस्ट घेतला नाही म्हटलं का अजून करायचं.
त्यांना तेच म्हटलं एवढं ऍडजस्ट होणार नाही एवढं तीस काॅल आजच्या आज म्हटलं.
मग मी काय केलं सकाळपासून दोन तीन म्हणजे माय मैत्रिणी व त्यांनला केल ताई दाजींना एक केला. असे दोन तीन झाले जास्त मंग बाकीचे माझ्या ह्याच्या वरती काय केले होते दुसऱ्या नंबर वरती
हम्म.
म अशेच केले.
हम हम
तुमची म्हणजे किती दिवस झाले करून तुम्ही ओपन.
शक्य तो आठ दहा दिवस झाली असतील ओपन करून.
मग माझ्यासोबत केलंय बहुतेक मग
पण मी कॉलच नाही केले आता बबलूचा फोन येऊन गेला.
हा.
मग त्यांनी सांगितलं तुम्ही कॉल ते कर करून घ्या बाचो
हां हां चालेल मग दोन दोन चार चार मिनिट
हा चालेल मग आता मी करते परत.
हा चालेल.